हाय तो माझा तिकडे.
हो.
हा हां. हो व्यवस्थिते. तुम्ही बरेयेत ना.
हो मजेत.
ह, हा ठीके. अ मला एक क एकदम व्यवस्थित, छान, मज्जेत आहे. आपण बऱ्यायेत ना. ओके, ठीके, मला अ कुटुंबाबद्दल, म्हणजे आपण जे लहान मुलं आहेत. मुलांवर कशा प्रकारे संस्कार केले पाहिजे. किंवा मुलांना कसं घडवलं पाहिजे. याच्याशी, थोडीशी, माहिती बोलायची आहे. आणि तुमच्याकडनंही जाणून घ्यायचं आहे. की, तुम्ही पण कशा पद्धतीने हे करता. आ ज्यावेेस छोटं मुलं असत. बरोबर. ते हट्टी असतात. भयंकर भरपूर ह्टी. हट्टी वगैरे असतात. याच्यामुळे त्यांना आपल्याला कंट्रोल करणं कठीण जातं. म अशा वेळेस प्रत्येक एक वेळेस आपण त्यांना तरी रागू वगैरे शकत नाही. आता एखादा मुलगा आपल्याला त्रास देत आहे. तर त्याला, कशापकारे कंट्रोल करता. येईल. किंवा हट्टीपणा करत आहे. बाहेर जाताना ही गोष्ट हवीच आहे. तर अशा वेळेस आपण त्यांना कुठल्या पद्धतीने शांतपणेही करू शकतो. असं काही तुम्हाला अंदाज आहे का? म्हणजे काय करता येईल का त्यांच्यासाठी.
हो. आपण, आपण, मुळात म्हणजे कुटुंबाते ना. सर्वांनी मिळून शांततेनेच घेतलं पाहिजे सर्व गोष्टी. आणि प्रत्येक, प्रत्येक मूल, वेगवेगळ्या प्रकारचं असतं. जशी हाताची बोटे पाची सारखी नसतात. तस प्रत्येक मूल वेगवेग त तर त्यात काहीतरी गुण दोष असतातच मुलांमध्ये. प्लस मायनस पॉईंट असतातच. तर त्यांचे ते, आपण प्रत्येक वेळेस त्यांनी जर काही मागितलं. मग आपण समज, बाहेर गेलो आपण कुठे. फिरायला. प्रत्येक वेळेस ती गोष्ट लगेचच्या लगेच दिलं की, मुलं हट्टी होतात. त्यांना त्या गोष्टीची व्हॅल्यू. कळली पाहिजे ती गोष्ट कितीला आहे त्याची प्राइज ते काय सय. त्याची खरंच गरज आहे का प्रत्येक गोष्ट त्यांना. प्रेमाने समजून सांगितली पाहिजे मग तेव्हा त्यांना ते कळत जातं. आणि त्यांचा हट्ट थोडा थोडा कमी होत जातो.
हा हा ह ह पण आता ज्या वेळेस आपण अभ्यासाला पण बसवतो. बरोबर आहे तर त्यावेळेस पण रेग्युलरली आता ते खेळत तर असतात. त्या अभ्यासाचा कंटाळा करतात मग त्यांना कशा पद्धती. ण अभ्यासाला बसू शकू किंवा काय काय करता येईल कि त्यांना त्याची गोडी निर्माण होईल.
हो. मुलांना मुलांचं कस असतं आपले एखाद्या. पिक्चरचं गाणं असतं वगैरे. सरव ते पटकन पाठवतात ते बघायला पटकन तयार होतात. पण अभ्यास करायला कधी तयार होत नाही.
हा हा.
का कारण की त्यांचा त्याच्यात इंटरेस्ट नसतो.
अच्छा अच्छा हा.
आपण त्यांच्या अभ्यासाकडे आहे ना इंटरेस्ट कोणत्या. पद्धतीने निर्माण होईल हे जाणून घेऊन त्यांना अभ्यासाला बसवायचं.
हा हा हा.
खूप बर्डन त्यांच्यावर प्रेशर करायचं नाही. काही तुला आलंच पाहिजे असंच कर तसच कर ते हळूहळू गोडे एक निर्माण. करायची त्यांच्याबद्दल त्या अभ्यासाबद्दल.
हा हा हा.
तेव्हा मुल थोडा थोडा अभ्यास करायला गोडी नि.
हम्म हम्म हम्. पण कुटुंबामध्ये होत कसं ज्यावेेळेस आपण एकत्र कुटुंब असतं त्यावेळेस मग कधी. कधी आपण त्यांना गोडीत पण घेतो पण कधी कधी आजी आजोबा किंवा बाबा. किंवा कधी कधी आपण ह त्यांचे लाळ करण्यामध्ये व्यस्त असतो. ठीक आहे असू दे छोटा आहे करेल तो पण अशा. मुळे होत कस ते हळू हळू त्यांच दुर्लक्ष होत जात की नाही आता कोणीतरी आपल्याला. साथ देते बाजू देते. मग आपण जे साथ देतय त्यांच्या सोबतीने आहेत मग ते त्यांच्याकडे जाऊन आपली. ातग अ मुंना प सम. सांगायला पाहिजे की आपण ते हो की त्यांच्या. त्यांच्यासाठीच किंवा त्यांच्या फ्युचर.
त्यावेेळेस त्यांना सांगायचं ते आजी आजोबाई ते असशेच बोलणार. त्यांचं तुझ्यावरच प्रेमा प्रेमापोटी ना ते असंच बोलणार.
हो हो हो नाही आणि. पण त्यावेळेस पण आता आपण अभ्यासाला वगैरे मुलांना बसवतो बरोबर आहे ठीक आहे आता आजी आजोबांनी. पण लाड केली पाहिजे नाही अशातला भाग नाही तो पण त्यांचा अधिकार आहे आणि मुलांनी पण. नातवंडानी पण आजी आजोबांसोबत राहिलंच पाहिजे कारण जे आपला बाल. गेले आहे तेच मुलांच पण असणार आहे जरी आपण या म्हणजे. जरी फ्युचर पुढे जात असेल तरीही त्यां ज्या. गोष्टी म्हणजे आपल्या बालपणामध्ये आपण ज्या गोष्टी केल्या त्या मुलांना. ण करू दिल्याच पाहिजे फक्त. आता एवढच आहे की अभ्यासक्रम किंवा मुलांचं जे शिक्षण आहे त्याची पद्धत चेंज झालेली आहे. त्यामु थोडस आपल्याला त्याच्यापासून चेंज होऊन थोडसं हे करता येईल का मुलांना पण. ड म्हणजे तुम्ही.
आता. सध्या ज अ पॅरेंट म्हणून मुलांचा पण लोड वाढलेला आहे आपल्याच पण लोड वाढलेला आहे.
हा हा हा.
आत्ताचा अभ्यासक्रम पूर्वीचा अभ्यासक्रम बघता.
हा हा.
ऍज अ पॅरेंट म्हणून थोडस. दोघांनी मिळून एकत्र लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे मुले स्कूलमध्ये काय करता घरी आल्यावर किती करता काय? सर्व प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे मुलांच्या मुलगा कुठं आटतोय. समजा हा आवाज दिला आपल्याला हाक मारली त्याला दुर्लक्ष नाही करायचं. त्याच म्हणण समजून घ्यायचं त्याला काय पाहिजे अभ्यास करताना नेमकी कुठे कळत नाही ह्या गोष्टी बघायच्या मुलाकडे आपण जेव्हा त्याला आपण जेव्हा त्याच्यासोबत वेळ घालवायला लागतो ना अभ्यासात. तर त्या मुलालाही अभ्यासाची गुडी निर्माण होती.
अच्छा अच्छा हा नाही होतो का सपन आप आपला जास्त मोबाईल किंवा टी व्ही याच्याशी जास्त मुलं कनेक्ट होतात. पटकन
हो आजकाल मोबाईलचे गैरफायदे खूप आहे. फायदाेही खूप आहे. पण. मोबाईलचा वापर मुलांना एक काळ पर्यंत थोडासा वेळ ठरवून द्यायचा का तू हे बघायच. बस. तेवढ्या टायमिंग मध्ये झालच पाहिजे.
मध्ये म्हणजे थोडस कार्टून वगरे असु दे हा- हा. आणि त्यांच्याबरोबर आपणही स्वतः ठरवलं पाहिजे की नाही आपण जर टाळलं तरच मुलं पण ते पुढे
आपण जर बुक्स वाचा.. बसु मुलांसमोर तरच मूल भुक्को असणार शेवटी मु मुला मोठ्यांचंच अनुकरण करतात ना.
हो -हो.
त्यात आपणही थोडंफार कुठेतरी कमी पडतोय. का, आपलाही मोबाईलचा वापर वाढलाय म्हणून मुलांचा वापर वाढला.
नाही हो ते मुलं जे म्हणजे आई किंवा बाबा. करत आहेत तेच मुलं सध्या पुढे करतायत त्यात मुलांचाही काही दोष नाहीये.
आपण ही त्यांना मुलांना जास्ती च्या द्याना साठी गोष्टीचे पुस्तकं, कादंबरी छोट्या मुलांसाठी गोष्टीचची पुस्तकं आता आठवी, नववी असेच असतील तर कादंबरी वगैरे त्यांना जे आवडेल अशा गोष्टी त्यांना वाचायला द्यायला पाहिजे. आणि आपणही त्यांच्या बरोबर वाचायला पाहिजे. रोज चे वर्तमान पत्र असले काहीही
हा नाही न्यूजपेपर किंवा छोटी जर मुलं असतील आपली तर त्यांना कसं चित्रकथा किंवा चित्र दाखवून त्याच्या आधारित जर एखा गोष्ट सांगितली कारण मुलाना कस होत. वाचनापेक्षा चित्रांवरती भर जास्त असतो हो- हो- हो. आणि आपण मग कार्टून किंवा राईम्स वगैरे म्हणतो पण त्या पद्धतीने पण त्यांना ती सवय होऊन जाते. ते बरोर त्या त्यामुळे एक चित्रकथा किंवा गोष्टींची पुस्तकं आणली तरी आता लहान मुलांना सध्या बाजारात भरपूर उपलब्ध होते. लहान गोष्टी छोट्या- छोट्या, गोष्टी असतात पण त्यातन पण चित्त्रावरून पाहून मुलांना पटकन समजतय त्या गोष्टी हो आणि मग टीव्ही वरती चित्र बघण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तकात बघत- बघत त्यांचा अभ्यास पण होतो. आणि हे आता सध्या पण जे आता मुलांची पुस्तकं बघतो. ते घरात तर त्या पुस्तकामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी चित्राद्वारेच मुलांना सा सांगितलेल्या आहेत त्यांनी हो हो कारण सध्या आताजे आलेले आहे ना नविनअभ्यासक्रम त्यां मुलांचा ना तर त्याचामध्ये चि चित्रावर आधारित त्यामुळे ती मुलांना आता पटकन सांगतात ते जी गोष्ट आपल्याला माहिती नाहीये हो हो ती मुलं आपल्याला सांग
ती मुलं हो त्या चित्रांवरून मुलांना पटकन आकलंन होतं.
हा हा हा.
हम्म आपण एखादं गाणं बघितल्यावर एखाद गांण बघितल्यावर कसं पटकंन आकलन होत तस तसच चित्रांवरून आकलं होत.
हो किंवा कविता पाठांतर करताना पण त्या गाण्या च्या च्या चालीवरतीच ते कविता म्हंटलं तर त्यांना लवकर पाठ होतात.
लवकर पाठ होत.
हो हो किंवा सहज आता पहिलं हा.
आपण तसच अभ्यास सुद्धा इंटरेस्ट नाही करायला सांगितलना काहीतरी त्याच्यात आपण तोच अभ्यास पण काहीतरी वेगळ्या मेथडने वेगळ्या प पद्धतीने करून घेतला ना आता मी माझ्या मुलां कायते संडे मंडे स्पेलिंग पाठ करायला खूप हार्ड जातात त्यानला म मी त्यांना काय शिकवले सन सन सनडे म्हणजे सूर्याचा सण आठवायचा मन म्हणजे मन आपल्या याच्यावर हात ठेवायचा छातीवर आणि म्हणायचं मन मन मंडे टू टू ट्युसडे दोन बोट करायची टू टू ट्युसडे ह्या पद्धतीने त्यांच घेतलं ना पटकन फास्ट आकलन होतं. पाठ पण होत पटकन आणि समजत त्यांनला.
हो हो हो आता गणिती पद्धतीमध्ये पण आ छोटासा मुला असेल आप त्यांना कस पटक बेरीज वजाबाकीचे गणित नाही समजत ते लक्षात पण येत नाही किंवा कधी कधी झिरो असेल ना हेच काय येत म्हणून सतत मुलं विचारत आपल्याला मग अशा वेळेस पण ज्यावेळेस आपण एखादया प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मध्ये म्हणजे उदाहरणार्थ एखादया डिश मध्ये वस्तू घेतल्या घरातले डाळीचे दाणे वगैरे हो त्या पद्धतीने पण त्यां च्याकडनं पण करून घेतलं हा.
हो मुलांना जे प्रॅक्टिकली समजतं ना तितकं पुस्तकी नाही समजत.
हा हा.
आपण आपल्या मुलांना आपण पुस्तकी किडा बनवाय चच नाहीये जास्त करून आपण पुस्तकी नॉलेजपेक्ष प्रॅक्टिकली नॉलेज दिलं पाहिजे त्यांनला. म्हणजे तू जे म्हणती ना का प्लेट मध्ये मग आपल्या जून्याकाळी नाही का ग आपण मातीचे गोळे चो दहा गोळे करून आना हे त्या प्रॅक्टिकल नॉलेज साठी आपल्याला ब
पहिले आपल्याला शिक्षक त्याच पद्धतीने सांगायचे किंवा मनी घ्याय चे काडया घ्यायच्या आईस्क्रीमच्या त्या पद्धती आपल्याला सांगायचे आणि त्यांनी सांगीत ल्यामुळे आज आपण आपल्या मुलांना पण त्या पद्धतीने व्यवस्थित सांगू शकतोय.
मुलांना प्रवासामध्ये न्यायचं कुठे फिरायला जाय क न्यायचं का त्या प्रवासात त्याला डोंगर आवडताात का विचारायचं कोणत समुद्र किणारा असे ठिकाणी फिरायला नेलं ना म